हम
हॅलो
हा तर मग मला ना तुमच्याशी सणांबद्दल म्हणजे आपले जे
उभी ल काका काका गाडीवर
नाही जस की बघा आता येणार आहे हे बेूर मगवट पौर्णिमा गणेश उत्सव रक्षाबंधन नागपंचमी द दिवाळी दसरा आणखीन म्हणजे मकर संक्रांत रामनवमी असे विविध प्रकारचे सण आहेत त्या सर्व सणांबद्दल दहा मिनिट डिस्कशन करायचं तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का मॅम
हो हो आहेत ना बोला ना म हा
तर बघा म्हणजे मी सुरुवात बेंदूर पासून करते आता बेंदूर म्हणजे अं हा सण जो आहे तो बैलांसाठी म्हणजे याला बैल पोळा असं देखील म्हणतात म्हणजे बैलांसाठी जणात म्हणजे बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्ह जात का तर शेतात काम जी करतात ते कामांसाठी बैल खूप उपयोगी ठर ला जातो. बैल हा एक आपला पाळीव प्राणी आहे. बैलाचा रंग पांढरा आहे हे तर तुम्हाला माहितच पण ब बेंदूर दिवशी जी बैलांची शिंग असतात ना ते विविध रंगांनी सजवली जातात. त्याला म्हणजे व्यवस्थित असं डेकोरेशन वगैरे केलं जात आणि त्याची मिरवणूक देखील म्हणजे काही ठिकाणी काढली जाते काही ठिकाणी बैलांच्या शर्यती वगैरे आयोजित केल्या जातात आणि त्या दिवशी आपल्या घरी पुरणपोळी म्हणजे आपल्याला सर्वांना आवडणारा खाद्यपदार्थ पुरणपोळी केली जाते पुरणपोळी कटाची आ सांडगे भात असे विविध खाद्य पदार्थ आपल्या घरी बनवले जातात. मग अशा पद्धतीनं हा सण साजरा केला जातो आता त्यानंतर म्हणजे येणारा सण वटपौर्णिमा तर वटपौर्णिमा हा ण म्हणजे सौभाग्यवतीचा आवडता सण असं म्हंटलं जाते म्हणजे सात फेऱ्या वडाला मारल्या जातात म्हणजे जन्मोजन्मी सात जन्मी हाच नवरा मिळावा असं त्यांना म्हणजे असं त्यांच एक मागणं ठेवून त्या वडाला सात फेऱ्या मारतात. हळदी कुंकू वाहतात वेगवेगळ्या स्त्रिया शृंगार करतात अगदी म्हणजे पायात पैजण पर्यंत त्या विविध पद्धतीने छानशा नटलेल्या अस आणि सकाळी त्या उपवास करतात म्हणजे वट पूजून येऊपर्यंत असं म्हंटलं जातं. मग त्या अस वट वगैरे पुजून आल्या म्हणजे वडाला पुूजून आल्यानंतर उपवास वगैरे त्या सोडतात. तर आता म्हणजे आधुनिक काळात ना म्हणजे माझी एक मैत्रीण आहे तिच म्हणजे पती जे आहेत ते त्या वडांना फेऱ्या वगैरे मारत आहेत आता. म्हणजे किती असा आधुनिक काळात बदल झालेला आहे. होना. तर त्यानंतर जो येणारा सण आहे म्हणजे रक्षाबंधन.
नाही त्याच्या अगोदर नागपंचमी.
ओके तेच म्हंटलं नागपंचमी येथे तुम्ही रक्षांधन कस काय डायरेक्ट आणतात. नागपंचमी हा माझा आवडता सण आहे ना. कारण त्या त्यामध्ये अ नागपंचमीच्या आदल्या दिवशी जो उपवास असतो तो ना भावाचा उपवास म्हणून. तो माझा जगात सगळ्यात जेवढे उपवास आहेत ना. तर तो माझा आवडता उपवास उपवास आहे. म्हणजे त्या उपवासामध्ये आपण काही खाल्लं तर चालतंय किंवा फुडणीचे सगळे पदार्थ जस क माझ स्पेशल आवडता पदार्थ दही धपाटे तर हा माझा आवडता पदार्थ आहे आणि गरमा. गरम धपाटे धपाटेबरोबर थंड दही खाणे हा माझा शौक आहे आणि त्या दिवशी मला माझा तो पूर्ण होतो म्हणजे आई माझी फक्त त्याच दिवशी दही धपाटा बनवते. इतर दिवशी बनवत नाही. तिला थोडा कंटाळा येतो म्हणून मला तो सण खूप आवडतो.
हो हो खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितला. म्हजे नागपंचमी दिवशी बघा किती छान म्हणजे सर्व पदार्थ खावे असा
मसाले भात वगैरे आपण खाल्ला तरी चालतो आणि त्यावेळी आपण गळ्यात एक पिवळ्या कलरचा धागा बांधू
हो हो अगदी बरोबर.
उपवास देखील करतो दुसऱ्या दिवशी नागपंचमीला आपण वारुळाची पूजा वगैरे करतो. पुराण पोळीचा नैवेद्य वगैरे दाखवतो म्हणजे प्रत्येक णि पुरणपोळी ही ठरलेलीच आहे. त्यानंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन. तर रक्षाबंधन या सणाबद्दल आण सांगायचं झालं तर त्या दिवशी म्हणजे अ बहीण भावाला ओवाळते
ह
आणि विविध गिफ्ट वगैरे दिले जातात वर्षानुवर्ष लांब असलेली बहीण भाऊ एकत्र येतात आनंदाने तो उत्साहाने साजरा करतात त्यानंतर येणारा सण म्हणजे पंधरा ऑगस्ट. पंधरा ऑगस्ट त्या दिवशी लहान लहान मुले झेंडा फड फडकवायला शाळेमध्ये वगैरे जातात. आणि त्यानंतर येणारा सण म्हणजे सर्वांचा आवडता गणेशोत्सव तर गणेशोत्सव हा खाई ठिकाणी दीड दिवसांचा असतो काही ठिकाणी एक पाच दिवसांचा असतो काही ठिका णी सात दिवसांचा असतो. आणि अनंत चतुर्थी म्हणजे मंडळामध्ये हा अकरा दिवसांचा गण गणेशोत्सव असतो त्यामध्ये पहिल्या दिवशी गणपती येतात म उकडीचे मोदक
हा
म्हणजे विविध पद्धतीने अ त्यावेळी त्या दिवशी विविध कार्यक्रम क्रम वगैरे आखले जातात. मग उकडीचे मोदक खपली हवाची खीर असं केलं जातं गौरीपूजन होत. गौरीपूजन दिवशी स्त्रियां म्हणजे विविध त अ पद्धतीने गौरी वगैरे आनव्यास लागतंय
ऍक्च्युली मला पण गणपती ह म्हणजे तुम्ही जस एक्सप्लेन करताय ना त्यापेक्ष बेटर एक्सप्लेन मी करेन असं मला वाटतं मी थोडं बोलू
हो हो हो बोला
तर तुम्ही जस ब बोललात की काही ठिकाणी पाच दिवस गणपती असतो म्हणजे घरगु ग गणप हा पाच दिवस तो किंवा दीड दिवसाचा असा असतो दीड दिवसाछचा गणपती हा काही अडचणी सत्व सर्जन किंवा अस बतात क काही म्हणजे वारले वगैरे तर त्यासाठी तो दीड दिवसा गणपती बसवतात पण प्रत्येक ठिकाणी हा पाच दिवसाचा गणपती असतो मंड तील गणपती हा मी तुम्हाला सांगे की काही ठिकाणी नऊ दिवस तर काही ठिकाणी अकरा दिवस तर काही ठिकाणी एकवीस दिवस असे गणपती असते तर त्या दिव ज दिवशी गणपती य असतो त्या आ दोन दिवशी घरात डेकोरेन करो म्हणजे दोन दिवस आपण डेकोरेशन मध्ये एकदम मग्न होतो की लायटिंगस त्याच्या पाठीमागचा पडदा फुलांचा माळा छान छान फुले आणि त्यांना बसाव असा पाठ पाठीमागच आपण जे सतरा तो म्हणे वेगवेग डेकोरेशन आपण दोन दिवसामध्ये करत असतो
हो बरोबर
ात क जादवस दिवशी गणपती येणार आहे ना त्याच दिवशी आपलं डेकोरेट डेकोरेट जे केलेलं असतं ना ते पूर्ण होतं कारण आपण किती जरी डेकोरेशन केलं तर जेव्हा गणपती बाप्ातिथे बसतात तेव्हाच तो किं आप कोरेशन केो किवा अगदी छान दिसतं असं मला तर वाटतं
हो बरोबर ना ना अगदी बरोबर
तर त्यानंतर आपण मंडळातील गणपतीचा विचार केला तर मी तुम्हाला सांगित क अ ेणं डेोरे ज त्हा माे ज आगमन होणार आहे मेन रोड एखा्या मंडळाचा तर तेथून वेगवेग्या लाटिंग कलरफुल लाट फुलांच्या माळा रोडवर्ती अगदी सजवल्या जातात अगदी छान पद्तीने आम्ही मु रांगोळी काढतो मोठमठी रांगोळी बापांच्या स्वागतासाठी फटाके लावतो त्यानंतर फुलांचा माळा आणि आम्ही म्हणजे त्यावेळी बोलतात ना की हराळी णप बा आवड एकचा े माळ वगैरे कर ते एकत्र करणे आणि त्या पद्धतीने फुल फुले किंवा आखाडा असं वगैरे लावून सगळं छान पद्धतीने आम्ही बनवतो आणि खूप छान पद्धतीने आम्ही डेकोरेट करतो
हो मॅम अगदी खूप छान पद्धती गणेशोत्सवाच सांगत आहात बोला
हो तर त्यानंत तर अ दुसऱ्या दिवशी तस म्हणजे गणपतीच्या आपण सकाळ संध्याकाळ आरती करतो सकाळची आरती असते संध्याकाळची असते काकड आरती वगैरे असते छान छान प्रसाद मिळतात ज्या दिवशी गणपती येणार्या त्या दिवशी गव खर केली जाते प्रत्येक घरी त्या दिवशी गवाची खीर असते दुसऱ्या दिवशी मोदक असतात आणि तिसऱ्या दिवशी गौरी आगवण म्हणजे गणपती बाप्पांची आई येणार असते तर गौरीचं आगमन होतं आणि त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य केला जातो खूप छान पद्धत तीन पदार्थ नवनवीन खायला मिळतात त्यासोबत पापड त्यानंतर चौथ्या दिवशी कोबा येतो त्यानंतर जागर होतो ज्या दिवशी गौरीच खूप छान डेकोरेटे देखील केलं जात शंकुरोबाचं देखील डेकोरेट केलं जातं नवनवीन पदार्थ ठेवले जात हळदी कुंकना बवलं जात जाकरण देखील केलं जात खूप
हो हो त्यानंतर म्हणजे येणारा सण आहे दसरा आता दसऱ्यामध्ये ना नऊ दिवस म्हणजे
जरा थांबा ना माझं गणपतीचं राहायचं प आप न दिव क दिव म्ह किंवा अकरा दिवस सेलब्रेट करतो अस सांग तर अस सांगेनी तुम्ही दसऱ्याच काहीतरी बोलत होता
हो आपणस दुसऱ्या दिवशी माहितीे नापट्याची पानं वाटतो सोनं ह्या सोन्यासारखं रहावा
असं म्हणतात की त्या आपट्याचा पाण्याचा आकार ना आप हृदयाार असतो म्हणे आपली डा मूड जर आपण बंद केली अा वर ठेव तेवढं हदय आप असत आणि त्याच प्र आ ह आप्या पाण्या असतो म्ह आप आपलं सु हृदय दुसऱ्यांना देतो आणि सोनं घ्या सोन्यासारखं राहावा हा संदेश त्यांना देतो आपण आणि आशीर्वाद देखील घेतो बरोबर ना
हो हो म्हणजे तुम्हाला तुमच्या बोलण्या वून असं वाटते की तुम्हाला खूपच नॉलेज आपण सुंदर हृदय एकेकांचं हृदय सुंदर देखील नसतं ते दुसऱ्यांना देऊन टाकतात म्हणजे अ सोनं घ्या सोन्यासारखं राहावा असा गोर संदेश देतात त्याप्रमाणे दिवाळी असते दिवाळीमध्ये चकली चिवडा वगैरे हा सगळा फराळ असतो
आकाशाकडे जाण्याचा मार्ग देखील आहे
हो बरोबर म्हणजे दिवाळीमध्ये दिवाळी दिवाळीला दिवाळीमध्ये अ दप दिवे लाभले जातात त्याला दीपावली असते ही म्हणतात त्या दिवशी राम अयोध्येत आले होते वनवास पूर्ण करून चौदा वर्ष म्हणून दिवाळी
हो त्यामुळेच गोड आणि तिखट पदार्थ अस हा पदार्थ म्हणजे वेगवेग करंजी चकली लाडू मुंदी सर्व काही बनवलं जात
हो अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक सणामध्ये सर्व कुटुंब एकत्र येणे आनंदाने उत्साहाने सर्व जे असा प्रत्येक सणाच वैशिष्ट आणि उद्दिष्ट असेल असे मला वाट खूप छान पद्धतीने मला सणांबद्दल सांगितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद दहा मिनिट तुम्ी खूप फार मार्गदर्शन केले त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहेन
हो हो थँक यू सो मच बाय बाय